हॅलो हो न हो हो येते येते. ते आवाज.
नमस्कार नमस्कार.
अजून काय करत होता तुम्ही?
आमच्या इकडें वारं सुटलं मस्त थोड बसलो होतो.
आ आता काही ठिकाणी झालंय ना पाऊस.
हम्म. पाऊस झाला मस्त पाऊस झाला.
सगळ्यांना शांती आली पाऊस आला. हो हो झालं.
हम्म हम्म हम्म.
सगळ्यांना शांती आली ना कि पाऊस झाला आता.
हम्म म्हणजे पूर्ण आता सगळीकडे पाऊस पडला पडायला सद्या.
हो असंच राहायला पाहिजे मग सगळ्यांच टेन्शन जाईन.
हो ना हो.
य मग लोकला झोपान येत नाही ना? ते पाऊस येत नाहीे जे शेतकरी असतात. हो.
हम्म.
पण आपल्याला झोप पण खूप हो हो खू खूपसा खूप सारे लोक होते ना त्यांना झोपण नव्ह ती येत की शेतकऱ्यांना जास्त तर जास्त टेन्शन, हो की पाऊस येत नाही.
येतय कधी येईल, कधी येईल काय होईल आपलं असं.
हो. झोप तर सगळ्यांनाच खूप हो. झोप तर सगळ्यांनाच खू खूप महत्त्वाची असं सगळ्यांना झोपायला लाग पाहिजे आपली पूर्ण आठ तासाची नी झोप करायला पाहिजे.
हम्म. आठ तासाची झोप म्हणजे मानव शरीरासाठी आवश्यक आहे ना.
हो येतंय.
ती जर का नाही झाली तर मग माणूस म्हणजे दिवसभर असं डिप्रेस असते. थकावट जाणवती शरीराला.
हो बरोबर आहे. आपल्या जाती ची झोप नाही झाली, तर मग पूर्ण दिवसच खराब जातो पण आपल्याला पूर्ण दिवसात आपण काय शिकतोय आणि काय करतोय आम्ही कुठ कोणत काम करायचं ते सगळं काय काहीच आपल्याला सुचत नाही.
हम्म हम्म.
जास्त तर ते जे हो जे. शाळेत जातात जे हा त्यांना. त्यांना खूप गरजे शिक्षण हवं तर त्यांना. खूप गरजेची आहे झोप मी तर माझ्या मुलांना लवकर झोप झोपयला नऊ वाजता त्याला मी झोपऊन टाकते तूम्ही नऊ वाजता झोपा तर लवकर सकाळी उठा आपली जी झोप झा झाली ना पण सकाळी पण म फुल फ्रेश होतो.
हा प्रेश होत
हो
आता कसं आहे म्हणजे नाही झोपेच कसंये आता म्हणजे जर का आपण घरी असलो तर शांतपणे झोपतो लवकर झोपतो म्हणजे घरच्याच्या दबावाखाली आप पण झोपतो ना लवकर जर का भायेर असलं म्हणजे असं समजा हॉस्टेलवर रूम वर तर म्हणजे मी अशे धिंगाणा करता हे करता त्याच्यामुळे झोप बी होत नाही ना कमप्लीट
हा तेतर आहे
ताम
मंग काय क काय ते हो ते कंपल त्या ते काय बोलत न्हाय का मंग की हा कंपल्सरी कुणी आवाज नाही करायचा दहाच्या नंतर कुणी आवाज नाही करायला पाहिजे तसं काय होते मॉनडेटरी नाहीये
तसं काहीच नाही आमच्या इकडं म्हणजे कसं आता मित्रच राहतात ते त्यांना बी काय म्हणजे बोल बोलायचं काही बोलता बी येत नाही काहीच नाही ना
ह हो नही सांगा पाहिजे ना की रूल ते रूल एकी दहा वास्ता सगळ्यांनी झोपायला हवं आणि सका नै मंग लौकर झोप उघड ते मंग सगळ ते फ्रेश्रेश असतो आता आपण रात्री लवकर नाही झोपल्या उशिरा झोपल्या तर मंग आपला परत ते ओस उद्या आपण परत उशीरा उठतो हो लोकर उठत नाही मंग आपण मंग सगळा दिवसच खराब
हा म्हणजे दिवसभर ह दिवसभर झोप येते ना म
हो डॉक्टर पण के म्हणतात ना की आठ तासाची झोप तर हवालाच पाहिजे सगळ्यांनला
हो ना आठ तासाची झोप आवश्यक आहे ना आता मीच बघा ना रात्री आम्ही आता पिक्चर बघत होतो मित्र मित्र तर आम्ही ती दोन अड अडीच तीन वाजता झोपलो तर मंग सकाळी आता म्हणजे आता आम्ही साडेबाराला उठलोतो म्हणजे पूर्ण दिवस आता झोपेतच गेला नामत
बरोबर आहे अर्धा दि अर्धा दिवस तुमचा झोपतच गेला मंग
हा आणि म्हंजे अजून आंघोळ पण नाही केली म्हंजे असंच बसलेली आम्ही काही नाष्टाला गेलो नाही आज काही
मग तुमच्या ते ते कॉलेजला नाही जायचं का तुम अ ते टाईम नव्हतं का मंग
नाही नाही कॉलेज नाही ना आता सुट्ट्यायेत आता आहेत आता नऊ तारखेपासून सुट्ट्याच हेत सगळ्या
अच्छा अच्छा अच्छा मंग त मंग मजेच आहे म्हणून ख
हम्म त्याच्यामुळे मग कोणीच सुटत नाही हॉस्टेलला बी लवकर
हो सुट्टी असे तर कोणच उठत नाही कोणच लवक झोपत नाही जे शाळा सुरू असते कॉलेजरू अस मंगतर तिथ शिस्त लाग तेच ना की दहा वा वास्तता तुम्ही झोपून घ्या
कर नाही आता तसंये आमच म्हणजे आमचा आता म्हणजे इथ हॉस्टेलला वाटल राहते ना
हो
ते म्हणजे रेग्युलर साडेआठ नऊ ला उठवायला येतो मात्र आता कस सुट्टी असल्यामुळे पोलीस मुलांना समजे उठवा येत नाही ना ते आम्ही सांगून ठेवलेले बस उटे आहेतता आम्हाला उशीर झोपायचं येऊ नका असं तस हम्म त्यामुळे काही ते येत नाही आणि त्याच्यामुळे मग तर नाही पोर दहा अकरा बारा वाजेल होती त्यामुळ कसं मंग पूर्ण दिवसच हे जात
हो तुम्हाला वेस्टच जात तो की आपण पण पूर्ण दिवस स झोप्यात काढला बाकीचे काम आपण कधी करणार जस तुम्ही
हम्म आता बघा ना तुम्ही आता तीन साडेतीन वाजून गेले तरी तीन वाजून गेली तर आजुन आवरलेलं नाही म्हणजे रात्र दुसऱ्या दिवशी बि झोप येत नाही ना मंग आत
हा ते तर ह दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशीच पण तेच ते रुटीन ो ना मग तुम्ही लव उशीरा उ मग र पण तुम्हाला लवकर झोप येणार नाही मग परत तुम्ही रात्री लव उशीिरा झोप नाही मग परत दुसऱ्या सकाळी तर मी परत मग उशीला उठणार
ह त्यामुळे म्हणजे पूर्ण
डिस्टर्ब होत हो शेड्यूल सार खराब होत
हा खराब होतो ना
एकच दिवस ठेवायचं ना कि ह त्यात कि एक शनिवारच ठेवायच की हा ह्या दिवशी आपण रात्री पिक्चर बघू नर बाकी दिवस आपण कायच पिक्चर नाही बघायची दहा वा आप घ्याय क आप झ वयला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना की आप झोप झोप ना झाली तर आपल्याला काही बिमऱ्या पण लागतात जस आप ज आपज न जास्त पण त्यां फे फेसवर पिंपल्स यायला सुरू होतात अद्यापि झोप नाही झाली तर हो मग जे आपल्या बॉडीचं फंक्शन होतं लिव्हर फंक्शन करते ते किडनी फंक्शन ते पण जात निी नाही करत आपणो नीट घेतली तर ते पण आपली ज पाचन शक्ती असते त्याच्या त्याच्यावर पण ते सगळं आसर करतो ना
डोळे पण म्हणजे असे लाल लाल होता ना डोळे बी लाल होऊन जात खूप
सगळं शरी शरीरावर त्याचा परिणाम पडतो ना की परिणाम होतो ना
शरीरावर बी पडतो आणि म्हणजे आसपास बी पडतो ना कि आता आपण झोपत आहे तर मग दुसऱ्याला भी वाटते आम्हीी झोपाव
हो ते सगळं सगळं वातावरणच ते हो कंटाळ कंटाळाच वातावरण होत तर
हा ते आहे म्हणा आता म्हणजे कसं झोप ब म्हणज आ काही ज क लागणा काही राहता ड्यूटी राहते को म्हणजे अ कोणाला अभ्यास करायचा असतो त म्हणजे अभ्यास करायला बी टाइम लागतो ना
हो
ह् झोप बी महत्त्वाची आहे आणि जागणं बी
तुम्ही हा अभ्यासासाठी तुम्ही अ जा ता तर मग ते चांगली गोष्ट आहे पण आता तुम्ही काही दुसऱ्या धिंगाणा मस्ती करायसाठी तुम्ही आ आपली झोप मोडताय मग ते तर खराब गोष्ट आहे ना की खराब की ह आपला टाइम वेस्ट
ना हम्म नाही आपलं साहजिक आहे मात्र अ किंवा कोणी ड्युटी करत असं नाईट ड्युटी शिफ्ट म्हणजे कोणाच्या कंपनीमध्ये शिफ्ट राहतात नाईट शिफ्ट ते ते त्यांच शेड्यूल बी म्हणजे आकार दिवसाला खराब होत ना म्हे आठ दिवस नाईटची ड्युटी हा आठ दिवस डेची ड्युटी अे ना त्यांना त
अच् हो हो ते तर आहे
गे ते म बा बारा तास त्यांना आ त ोहि टेन असते त बारा तास जोपून जात म्हणजे पूर्ण सिस्टम बिगडते ना आपली नाईटच फक्त आपल्याला झोप येते बरोबर आणि दिवसावर झोपून आपून तर मग जास्त झोप झोपतो ना आपण
बरोबर आहे सगळ्यात सगळ्यात चांगली झोप आहे तती रात्रीची झोप आहे बाकी दिवसाची कोणती पण झोपेत आपल्याला ना आराम नाही भेटत पंजाबिन रात्री झोपताना लवकर झोप आणि लवकर उठल्या ना सकाळी ते खूप ताजा वाढतो आपल्या शरीराला
हा हम् चांगलं वाटतं माइंड अस दिमाख हा
माइंड पण फ्रेश असतो मी तर माझ्या मुलांना लवकर झोपवते आणि लवकर उठवते आणि कितीही थंडी अस होते कितीही थं म त्यांना सकाळी चा आंघोळ घालणार कितीतरी मुलं असतात ना ते लव सकाळी ना आंघोळ नाही ते घेत ते दुपारचि घेतात पण मी माझ्या मुलांना अशी ना सवय लावली आहे ना किती ही थंडी असुदे काही असुदे तू पहिला सकाळी उठून अंघोळ करा सात वाजूदे सहा वाजूदे काही ही होऊदे सकाळीच करायची तर सकाळी अशी तिला अस तीला ना अ आदत लागेले ना त्याला कि ते
प्रॉपर सायकल
हो
म्हणजे उठण सकाळी आंघोळ करणं नाश् ता करण जेवण करण परत मग जे दिवसाचे काम आहेत ते करायचे बरोबर ना रात्री जेवण करून बरोबर रूटीनवर झोपन रात्री
हो
हम्म आताली आहे ना
बरोबर आहे सगळं ते मला तर याचं ना की बबी झोप पूर्ण करा आणि पूर्ण दिवस तुम्ही एन्जॉय करा तुमच शरीरच फ्रेश होईल तुम्हाला काय बॉडीमध्ये सगळं तुमच बॉडी पण तुम्हाला खूप असं वाटेल की आमही खूप खुश खुश आहेत आपली झोप नाही झाली ना म पुरा दिवसच हो
आळस येतो ना झोप नाही झाली की पूर्ण दिवस आळसच होऊन जातो पूर्ण
बरोबर आहे
हम्म
चला तुमचे संघ बोलून मला खूप चांगले वाटलं
हो आम्हाला खूप चांगलं वाटलं तुमच्यासोबत बोलून
ठेवते नमस्कार
हा नमस्कार नमस्कार